हा बोल.
अ काय झालं का जेवण?
हो झाले की ना.
होय, आमचं. पण आवरलं एक अशीच कथा वाचत बसले होते, व्हॉट्सअप व आली होती ग. खूप छान आवडली अ- तेच ना, आपण म्हणतो की नाही आपण सपोज आपण काही केलं त हे माझ्या मुळ झालं- आपल्याला थोडासा तो- हे अहम येतय वैगरे आहे ना त्याच्याबद्दल ती कथा हाय. तर त्यांनी सांगितलं? एकदा हनुमान जेव्हा लंकेत गेले की नाही- मग लंकेत गेल्यावर त्या रावण असा. तलवार वगैरे घेऊन सीतेच्या अंगावर जाताना. त्याला दिसला मग तो पुढं जायला निघतो असं म्हणजे त्या रावणाला धरायला. कि मारेल म्हणून पण त तो पुढं जायच्या आत रावणाला. अ मंडोदरी पकडती कि नाही मारायच म्हणून तुम्ही. मग तेव्हा हनुमालाला असं वाटतेय. कि मी जर आता असं गेलो असतो मी म्हटल असतो तर माझ्यामुळेच सीता वाचली. पण देवाचं प्र प्रयोजन ज्याच्याकडन करून घ्यायचं की नाही. त्याच्याकडनच करून घेतलं म्हणजे आता त्या रावणाला. क्च्युली आडवायचं काम ह्याला सांगितलेलं असत प्रभूनी. पण देवानं कुणाकडनं करून घेतलं ते. मंडोदरीकडन करून घेतलं आणि म्हंटला मी जर असं. उगच हा मला म्हणालता की मीच अडवल आणि म त्यामुळे सीता वाचली. मग असं त्याला तिथं लक्षात येते की आपण उगच अस आपल्याला क्रेडिट घेतोय. मग पुढं जातोय ना त्याला एक त्रिजटावाला नावाचा माणूस भेटतोय. त्रीड जटा आणि तो माणूस काय म्हणतोय. कि इथ एक वानर येणार ये आणि तो वानर ये की नई. सगळं अ लंका जाळणार आहे. तर मग तेव्हा हनुमानला वाटतंय मला तर श्रीरामांनी असं. काही सांगितलेलं नईये की अ हे माकड येणार एक माकड येणार ये आणि ती लंका जळणार ये मला तर फक्त. अ शीतेला बघायला पाठवले. मग तो लक्षच देत नाही तीच्याकड मग पुढं जातो. मग अ रामाला कळत रावणाला कळतय की एक हे आलेय म्हणून. हनुमान आलाय म्हणून अ बेळी इकडं भेटायला शीतेला. मग तो म्हणतो तू त्याला असं कधी मारायचं नई. तुम्ही काय करा त्याच्या शेपटीला हे बांधा कपडे बांधा. आणि ते शेपूट जाळून द्या मग त्याच्या डोक्यात. क्लिक येत की तो त्रिजटावाला असं का बोलला की एक मा माकड येणार ये आणि ती लंका जाणार ये.
हम्म.
म्हणजे हे काम श्रीराम प्रभूंनी ठरवलंच होतं. पण हे काम त्याला कुणाकडनं करून घ्यायचं होतं रावणाकडनं करून घ्यायचं होत. हा म्हणजे आयुष्यात ये की नई असं बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटत असं नव्हतं घडायला.
मा, माझ्यामुळे झालं.
हा माझ्यामुळे झालं किंवा असं काही नाहीये. आपण जर केलं तर हे आपण एक माध्यम असतो. ठरवलेलंच आहे की, हे एखादं काम आहे की नाही. एखाद्या व्यक्तीकडन करून घ्यायचं ना, माध्यम म्हणून ह.
देव सुद्धा असंच भेटतो माध्यम म्हणून, त्याला सुद्धा कुणाच तर माध्यमचं
माध्यम. हो बरोबर आहे न. आपण म्हणतो देव कुठं भेटला देव माणसाच्याच रूपात भेटणार.
आत आहे ना, आत आहे, आपल्या आत आहे.
आपल्या आत आहे बरोबर, हो शोधत बसतो आणि हे मला जितकं साधीच गोष्ट म्हणजे फार काही त्याच्यात हे नाहीये, पण ती
म्हणजे साधी गोष्ट सांगते त्याला इतक्या गुणांमधून इतक्या व्यक्तींमधून. त्याला स्वतःचं हे दाखवायचं असतं.. प्रगतीकरण स्वतःच दाखवायचं असतं. कुणाच्यात गुण वाढला तो गुण गुणवत्तातेची असती. तो त्याच्या रूपातून त्या शरीरात असतो.
बरोबर ब बर मन..
हू कुण्याच्यात सिंगिंग असेल तर. तो सिंगिंगच्या उच्च पदापर्यंत तो प्रगट होतो.. त्याच्यात तो त्या रूपांत असंतो.. कुणाच्या दयेच्या रूपात असतो, कुणाच्या धर्माच्या रूपात असंतो. कोणाच्या, अशी अनेक अनंत व्यक्ती तितक्या प्रकृती. तितक्या प्रगतीीकरण देवाच आहे तुमचा जो गुण.. आला.. की तो तो परमेश्वराचा आहे परमेश्वर त्यातनं प्रगट होतो.
बरोबर म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपांत आपल्याला भेटतो फक्त आपल्याला ते समजून घ्यायला.
हा तुझ्या तुझ्याकडे तो गुण आहे तर तो बारकावा तर तो त्याच्यातून तो प्रगट होतो. त्याच्या त्या हायस्ट पॉईंट पर्यंत तु जाशील स. सकारात्मक विचार करून. तो हायस्ट पॉईंट पर्यंत जाऊन तो तो दाखवतो की मी आहे तुला इथं म्हणून.. इतकं सुंदर आहे आयुष्य पण ते आपकं आपण लक्ष देत. नाही साधनेच्या स्वरूपत बघत गेलो ना..
हम्म आनंद देतांत या गोष्टी म्हणायला..
हम्म आणि आपण उगच. देवधर्म करत इकड तिकडें शोधत बसतो हे तर आपल्या रोज. .
रोजच्या आयुष्यात आपल्याला हेच गुरुनी शिकवले रोजच्या हिच्यात मी माझं प्रगती.. बाजे चकून एखाद्याचा हिशोब करण्याचे असतील.. त्याला इतकं छान हिशोबईतो इतकं छान हिशोबितो की त्यातून तो प्रगट होतो. ‌ त्यांला त्याचं दर्शन होत असंते ज्याच्या गुणवत्ता हाय ना. ज्या गुणाच्या रूपात जो प्रगट होतो. त्याला त्याच दर्शन होतं. मग आपण त्याला विचारायला जातो. हो, हो.
साधा माणूस आहे ना तेवढा साध्याच्या रूपाच्यात न तो प्रगट व्हायला बघतोय, हम्म त्याला काही कुठलाही भपकापणा किंवा
मी सगळ्यांच्यात चल आहे म्हटलं ना, मी प्रत्येक व्य मध्ये मी आहे असं सांगितलं.
हम्म तेच की. किती छान, आपल्याला फक्त ते समजून घ्यायच
समजून घ्यायचं, समजून घ्यायचं, आता माझ्या आपण आत शोधायचं की माझ्यात काय गुणांमध्ये प्रगट आहे तो. माझ्यात काय गुणांमध्ये प्रगट आहे तो. कुठला गुण आहे. की जो मला आपला आपल्याला दिसत नाही, पण तुला दिसेल माझा, मला तुझा दिसेल.
हम्म.
हम् ते परवाचा तो व्हिडिओ पण वा पंढरपूरचा तू टाकला होतास ना बापरे अगदी रोमांचकारी वाट कुठंल तो हेच गं. पांडुरंगाला तो वारकरी जात असतो ती किती भक्त
चप्पला दिलेलं ते ना?
चपल्याच हो हो सुंदर अगदी बर का हो. पाठवलं होत पाठवलं होत अगदी अंगावर काटा आला.
सांगण्यापेक्षा आणखी बघितलेल्याच तरी परिणाम कारक आहेत.
त्याची चप्पल हरवल्यावर तो किती अर्थतेन शोधतो आणि जेव्हा साप पडतीनं तो हातात घेऊन वारी कर तुम्हाला हेच एक आश्चर्य वाटलं तो पायात नाही घालत परत ते. हा विसरलं म्हणून.
त्या विसरलं आणि ती चप्पल ठेवतो नी त्यांच्यावर पाय ठेवतो.
हो डोकं ठेवत हम्. कळस हो कळस ठेवल्यावर आणि तो, चांभार पण बघ की चप्पलच्या पाया पडतो त्या माणसाच्या अगदी भरून आलं बरं का.
ते त्याला वारी कर ता यत नाही ग पायामुळ माझ्या चपलीनं ती वारी केली आणि ते आलं.
अं ते जास्त गदगदत, हो हो जास्त गजगदून आलं तो हातात चप्पल घेऊन वारी करतो त्याचं..
अ ह् अ घालत नाही आहे म्हणजे ती विसरू नये म्हणून गं परत त्याला ते द्यायचे आहे परत. परत
परत द्यायचंय म्हणून हम् ह्म, पांडुरंगाला पण आता एकटं एकटं वाटत. वेगळा कुठं दिसतंय. तेच की.
हम काय असणार याच्यापेक्षा देव वेगळा असा कसा जिथं, आपल्याला भरून आलं तिथंच देवा य तो. तिथ आपल्याला त्याची असं, उच्च स्थितीची मनाची उच्च स्थिती आली तिथंच तो देव आहं.
हम् खरंच की.
असं दिवसातनं किती प्रसंगात होतेय किती ह्याच्यात होतंय, किती वेळा मला ते आठवण आली की होतंय. तितक्या तितक्या वेळा तुम्हाला ते दर्शनं असतात. हम्म.
खरंच की वि विठ्ठलाचं मंदिर आता बकी हे झालं असेल सगळे भक्त गेले आता विठ्ठलाला करमत, नसल कि माझे भक्त गेले मंदिर रिकाम झालं हम्,
आणं परत मग. पाय उभं राहून राहून पाय दुखतेत कोण लेप लावत्यात काय काय करतेत.
हो हो हो गं बाई हम् लोकांना परत, ती घरी गेल्यावर आठवण येतच ववारीची ते.
तर तर.
हम तेच की, ते आणि अजून एक मी आज व्हिडओ बघितला इतका सुंदर ना एक वार वारकऱ्याची मुलाखत घेतली तुम्हाला वारीत कसं वाटतंय वगैरे तर तो, कि नाही इंडस्ट्रीचा मालक होतमही.
हो बघितलं का मी. पण मी वाचलं नाही पूर्ण कंपनी सोडून दिली ना त्यांन.
अ हा म्हणजे केलं त्यानं आणि तो काय म्हणला माहिती हे का मला जर आता देवधर्म करायचा असेल, तर मला ते अ खोटं बोलणं वगैरे सोडाय लागेल. आणि ऑफिसमध्ये तर तुम्हाला खोटं बोलल्याशिवाय सुट्टी देत नाहीत. मग खोटं बोलून कुठ हे करता देव देव करता. मग बारा वर्ष त्यांना झा देवदेव सोडलं होत आणि बारा वर्ष तो वारी करतो. तय मग त्यांना विचारलं की तुम्ही आता प्रपंच आणि वारी कसं करत तर त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं त्याना त्याच्या बायकोच सांगितलं म्हणे मी फक्त सतरा दिवस वारी करतो. पण मी वारी करायच्या आधी माझी महिनाभर बायको आधी काम करत असते. तर मग मी कुणाला मोठं म्हणू मी मोठी काय ती मोठी सांगा. तर तिच्यासारखं होणं नाही म्हणे कोणी.
ती काम ती काम करते वये
ती काम करती म्हणजे ह्याच हंतरून पांघरून त्याचे कपडे धुून करायचे. त्याला खायला करायचं हे करायचं महिनाभर आधी तिची तयारी सुरु होती. बॅगा भरायच्या. काय नेणार आहेत कपडे लाडू करायचे चिवडा करायचा मग मी मोठा क ती मोठी माय तु माय तू मोठी असं म्हणला आईला म्हणजे बाय ला सुद्धा तो माय तू मोठी आहेस. बकी म्हणजे ह्या मला काय म्हणणायचं ताई ह्या पण ह्याच्यामध्ये जातो ना माणूस म्हणजे काय म्हणतात म्हणतः सगळं विसरून गेला ना कि त्याला समोरचा मोठा दिसाय लागतो. हम् जोपर्यंत आपला हमच जात नाही त्यापेक्षा आपणच मोठे वाटतय ना.
हम्म.
हम्म दुसऱ्यांच्यातलं चांगुलपण कळायसाठी ना आपल्यातला हमाली गेला. पाहिजे तर तुम्हाला दुसर्यातल चांगलं दिसेल नाही तर मग दुसऱच्यात चांगलं नामी
सुद्धा मी आता दहा साडे नऊ ला जोडते ना आपो
हम.
तर इतकं इतकं हे आहे ना की काय विचारूच नकोच ती मनाची स्थिती भावजागृती, ती तुम्हाला ते दिलय ना मी ते इतकं इतकं छान आहे त छान आहे कनी नाही मेशन स्वतः द्यायच्या त्यातले अहम गुण आतापर्यंत त्या काय काय आपण केलं आपल्यावर आपण प्रेमच कधी केलं नाही.
नाही का आपण सारखं हे तेन तेन तेच
ते त्याला जोडा जमलं तर अगं फार सुंदर आहे. मनाय मन अस रिलीज होत तो दत आत इतकं दुःख आणि इतकं वेदना साटल्यात ना? इतक त्रास हा चालेल चालेल.